ते, हॅलो हॅलो आवाज नाही येत हॅलो
आवाज येत आहे हॅलो
हॅलो तिकडण आवाज येतोय ना मला. हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हा
हा काय ग सुरेखा काय ग झोपली का
मग काय करू झोप येत नाही जागीच आहे अजून, नाही झोपली. नाही झोपली ग जागीच आहे ना अजून
जागीच काय आम्हाला वाटलं का जोपूणच गेली.
नाही
हा काय मग जेवण झालं का
झाल जेवण झालं
काय सय पाक केला गं
परणपोळी आंबा्याजरस
बेग
आमटी हा मग पाहुणे आले होते मग स्वयंपाकी केला. णप
हा पाहुणे आले होते का.
हा
कोण आलं होतं ग.
माझी जावाजे मुलगी
हा
हम्म काय करते.
काय नाही बसली आहे. फोन लावू म्हटलं सुरेखा काय करून राहील. बली जेवण केल.